हो तोच करूयात कारण खूप आहे या म्हणजे आता आपल्या दोघींच जर फील सेम आहे तर आपल्याला बोयला म्हणजे पाच कॉल होते कमी पडतील
खरं खरं
होते म्हणजे तेच की ह्या लोकांना म्हणजे कुणी पण असू की कळतच नाही की तुमचा स्क्रीन टाइम जेवढा जास्त ते तुमचं मेंटली तम्ही स्वतःच्या हाताने िस्ट्रॉय करून घेतात
खरं आहे आणि एवढे सगळेजण सांगत राहतात की नाही का झोपायच्या आधी फोन नका बघू दोन त एक दोन तास स्क्रीन नका बघू जेवताना स्क्रीन नका बघू
पण नाही होते ते म्हणजे आम्ही जेव्हा वाढवले टला सांगतो ना कीणे आता जसं तुम्ही म्हटला तसं मोबाईल अडिक्शनचं प्रमाण एवढं प्रचंड आहे ना त्यां तर आम्ही जाणून बुजून त्यांच्या पॅरेंट्सला पण सांगतो की तुम्ही जेवताना तरी तुमचे स सगळ्यांचे फोन बाजूला ठेवा म्हणजे फक्त त्यांना नका सांगू ना तुम्ही पण तुमचं ोन बाजूला ठेवा तर ते तुमला ऍडयर कर तुम्ही त्यांना म्हण की तू फोन बाजव आणि तुम्ही फोनवर रील बघताय तुम्ही एकीकडे त्यांना म्हणताय की तू अभ्यास अभ्यास कर आणि तू त्या अभ्यास कर म्हण म्हणट तु्हीच रीलल बघ तुम्ही जा आणखीन काहीतरी इं्स्टावर पोस्ट करताय आणि व्हिडिओ बनवताय आणि सेल्फी क्लिक करता पण तस नाही होत मग परेंटकडे एवढी कारणं आहेत ना मुळात किंवा आमचे कॉन्फरन्स कॉलच असतात ऑफिशियल कॉल असतात मग आम्हाला ते घरी आल्यावर तर आम मोबाईलवरन काम करायचं असतं पण ते मोबाईलवर काम करता करता तुम्ही बाकीच्या पण गोष्टी करताय ह आणि तुमची मुलं कधी झोपतायत कधी उठतायत काही त्याचा ताळमेळ तुम्हाला लागत नाही म्हणजे इव्हन आतामध्ये आम्ही एक जस्ट अस सर्व्वे करायचा म्हणून पॅरेंट्सचा सर्व् केला या डलसन तेजवाल्यांच्या सो ऑलमोस्ट ना सेव्हनटी फायव पर्सेंट पॅरेंट्स जेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी उठत ना तर त्यांना डिझिनेस येतोय त्यांना झोप पूर्ण नाही झाली आहे त्यांना बा कोणाचं डोकं दुखतं आहे कुणाला ॲसिडि वाढली आहे आणि मग जेव्हा डॉक्टरकडे म्हणजे सत डॉक्टरकडे फेऱ्या मारताय तुम्ही आणि डॉ डॉक्टर सांगतयत की तुम्ही ॲसिडिटी खूप वाढली आहे तर तुम्हाला काहीतरी बाबा एकाम का तर असं सांगितलं की माझ्या एवढ्या टेस्ट केल्या डॉक्टरांनी पण डायग्नोस्तााईस नाही झालं पण हे तुम्हाला कळत नाहीय का की मग त्यांना का काउन्सलिंग जेव्हा केलं तेव्हा त्यांना विचारलं की तुमचा स्क्रीन टाईम किती सो चोवीस तासातलं तुम्ही जर पंधरा सोळा तास स्क्रीन टाईम आहे तुमचा तर तुम्हाला त्या रेजनी हे सगळे प्रॉब्लेम होणारच आहेत तुम्ही किती पण भारीितलं स्क्रीन गार्ड लावा तुम्हाला डोळ्यांवर प्रॉब्लेम येणार आहे तुमची झोपच तुमही सोळा तास ज स्क्रीन टाईम आहे तुम्ही झोपता किती वेळ
हो ना
माणला जी साधारण नॉर्मल माणसाला जी सात ते आठ तासाची झोप पाहिजे आपण म्हणतो ती स सात ते आठ तासाची झोप तुम्हाला मिळतच नाही कारण तुम्ही उशीरा झोपता ऑफिसला जायचं म्हणून लवकर उठता बराभरा आवरता आणि ते चार पाच तास अस तुम्ही झोपताय
खरं म्हणजे माझ्याकडे पण म्हणजे जे पॅरेंट नाही आहेत पण ते आत्ताच्या ह्याच्या मध्ये पण ते पण म्हणजे काम झालं वर्क फ्रॉम होम झालं हे झालं की रिॅक्स ते फोन बघतायत दुसऱ्या दिवशी कामं असत पण फ्रॉम होम त्या अडीच ला वगैरे झोपतात रात्री आणि दुपारी बारापर्यंत उठतात पण ते तुमच सगळं जे काय म्हणतात घड्याळ शारीरिक घड्याळ आहे
तुमच बॉडी क्लॉक सगळं बड बिघडलं ना त्याच्यामुळे म्हणजे जर तुम्ही फिजिकल हेल्थबद्दल बोलताय तर तुम्हाला रात्रीची प का गरजे कुठला पण फिजिशियन तुम्हाला स सहज सांगेल कुठही डॉक्ड बिना डिग्रीवाला डॉक्टर पण सांगेल
हो हो तेच सांगतात त्यांचं सगळ्यांचं हेच म्हणणं आहे की तुमचं आहार तुमच स्क्रीन तुम्ही काय स्क्रीन वर बघ तुमची झोप पूर्ण होती का ह्या मेन गोष्ट म्हणजे सलग जे काय आहे ना
हम्
ह गोष्टीवर फोकस दिले असत त्यांनी क ह गोष्टींवर तुम्ही काम करा
आणि सध्या काय माहिती आहे का सगळ्यांचा कॉमन फॅक्टर जर बघितला म्हणजे अग्रेस सीवनेसपासन ते सॅडनेसपर्यंत म्हणजे एक हे टोक ते एक ते टोक. दोन्ही जरी एक्स्ट्रीम लेवलला बघितलं ना तर सगळ्यांच जर तुम्ही हे काढलात ना काय आपण म्हणतो गाभा कोर जर काढला ना तो कुठे ना कुठे तो तुमचा सोशल मीडिया आणि स्क्रीन टाइमवर
बरोबर आहे.
म्हणजे आता जसं मी म्हटलं ना की आम्ही अडवसंटेज बरोबर काम करतो तर आता पंधरा वर्ष पर्यंतच्या मुलांना हे सोशल मीडिया वगैरे ते बाकीचा कंटेंट तर बघतातच. पण जर मी त्यांना सबस्टन्स मिसयूजवर बोलले ना कारण आता जर तुम्ही न्यूजमध्ये बघत असाल तर ह्या शाळांच्या बाहेर पण असे अ काही काही पदार्थ असे मिळतात की ज्याच्या ड्रग्सच कंटेंट असतो, आहे. जेव्हा त्यांना आपण विचारतो ना की तुला हे माहिती आहे का? की कुठल्या कुठल्या प्रकारचे ड्रग् स् तुम्ही या पदार्थांतनी कंन्झुम करु शकता किंवा तुम्हाला कुठल्या वेगगळ्या वेज नी तुम्हाला ड्रग्सची सवय लावली जाऊ शकते. सबस्टन्सची तर त्यांना सगळे सबस्टन्स सांग ता येतात, रादर आपल्यापेक्षा चार जास्ती सांगतील.
बरोबर.
म्हणजे इनहेल करायचे इंजेक्ट करायचे डायरेक्ट कन्झ्युम करायचे, मग ते लिक्विड फॉर्म, गोळ्यांच्या फॉर्म मध्ये, पावडरच्या फॉर्म मध्ये बा परे! म्हणजे आपल्याला प्रश्न पडतो की ह्यांना यांना ही एवढी सगळी जर माहिती मिळते आणि माहिती मिळते ना तर ती चांगल्या पद्धतीने नाही वापरली जात, म्हणजे मला मला जर एवढेच सगळे पदार्थ एवढे सगळे प्रकार माहिती आहेत तर मी त्याच्यापेक्षा दु त्याच्यापासंन लां ब राहिला पाहिजे.
असं नाही होते पण
ते असं होतं नाही ते एक्सॅटली उलटं होतय, की एकजण म्हणतो की अरे ते वेब बब मी अस ते बघ घितल वेब वगैरे तर आपण ते आणूयात, आणि ही काय करतायत माहीत काय लोकं कॉन्ट्री करतात. म्हणजे लिट्रली ग्रुपमध्ये त्या मुलाच्या बॅगमध्ये ते म्हणजे चार पाच जणांच्या ग्रुपमध्ये ना वेगवेगळे पार्ट सापडले.
हो.
हल्ली शाळांमध्ये बॅग चेकिंग करतात एक आठवड्यातनं दोनदा वगैरे सगळ्या ह्या प्रकारांमुळे सो प्रत्येक मुलाच्या बॅगेत एक वेगळा पार्ट सापडला आणि आधी टीचरला कळालं नाही की हे कसले बाबा पार्ट्स आहेत मग त्यांना वाटलं की सायन्स प्रोजेक्ट साठी वगैरे काही असेल, सो नंतर जेव्हा ते सगळे कलेक्ट केले आणि ते एकत्र जेव्हा आले तेव्हा कळालं की हे ती ई अं वेब ज्याला म्हणतात किंवा ते ई स्मोकिंगचा हा प्रकार आहे, आणि बरं आता ते ते टीचर म्हणजे मागच्या पिढीतले दोन पिढ्या मागचे सो त्यांना हे नवीन प्रकार पटकन आयडेंटिफाय करायला पण त्यांना लक्षात यायला पण वेळ लाग तो त्यांना हे पण नव्हतं माहिती की हे चार्ज करतात. आणि ती मुलं काय करायची ते सगळे तुकडे शाळेत आल्यावर जोडायची आणि शाळेच्याच अं याला ते चार्ज करायचे, चार्जिंग करायचे सो म्हणजे काय आहे माहिती का? तुम्हाला जर हे काहीतरी वेगळं कळतय आहे ना तर तुम्ही त्याच्यापासून लांब रहा हे कळत नाही आहे. आणि जेव्हा ती काउन्सलिंगला ती मुलं आली तेव्हा त्यांचं म्हणणं असं होतं की त्याच्यात तंबाखू कुठे अस त्याच्यात निकोटीन नाहीेये म्हणजे तुम्ही जे आम्हाला ओरडून ओरडून सांगताय ना की ते वेबमध्ये निकोट आहे तर तस काही नाही तुमची माहिती चुकीची आहे आमच्याकडे तर ते फ्लेवर्हरवाला वेगवेगळ आहे म्हणे व्हॅनिला चॉकलेट स्ट्रॉबेरी आणि म्हणजे असे वेगवेगळे फ्लेव्हर्स त्यांनी सगित आणि ते म्हणे ह्याच्यात कुठेही असं नाही आहे की ह्याच्यात निकोटीन आहे, मग तुम्ही कस आम्हाला म्हणता की तुम्ही तंबाखूजन्य पदार्थ आहे हा.
म्हणजे त्यांना तुम्ही आक्षेप घेताय त्या गोष् ती मधणं पण वे आउट काढून ते कुठेतरी हे शोधतात.
आपण जे त्यांना हे सांगायचा प्रयत्न करतो ना आता की बाळा हे जे काही तू वेब जे का तुम्ही ओढताय त्याच्यात नाही म्हटलं तरी एक टक्का तरी निकोटिन आहे आणि आता तुझ वय वयवर्ष जर बारा तेरा आणि आत्ताच जर तू अं कंझ्युम कराय लागलास हे ओढायला लागलास सिगरेट तंबाखू वगैरे सारखे पद पदार्थ तर तुला ते लवकर इफेक्ट करणार आहेत. म्हणजे कु कोणीतरी वयाच्या तिसाव्या वर्षी जेव्हा स्मोक अं म्हणजे अं सिगरेट वगैरे प्याय प्यायला सुरवात करतो तर त्याचा इफेक्ट त्याच्यावर कदाचित दहा वर्षानंतर होणार. होणार ना चाळीस वर चाळीसाव्या वर्षात तसच तुझं तू बाराव्या वर्षात जर सिगरेट प्यायला लागलास तर तू दहा वर्ष जरी प पाकडलस तरी तू बावीसाव्या वर्षी तू त्या सगळ्या त्रासाला सामोरं जाशील.
खरं आहे. आणि,
दिगल वेसेस हे बरोबरच आहे की अजून दहा वर्षे जरी त्याच तुम्ही इफेक्टचा पिरेड धरताय तर तू बाराव्या. या वर्षात ना तू बावीस म्हणजे तू आईनं तारुण्यात तुला ती बी कॅन्सर असे काय प्रकार होतील. पण त्यांचं म्हणणं की असं काही नसत आम्ही प्रिकॉशन्स घेतो आमच्याकडे ह्या सगळ्यासाठी आम्ही एवढं पित नाही. आम्हाला लिमिट माहि
हो हो हे सगळ्याच बाबतीत आहे म्हणजे इव्हन अ त्यांना तुम्ही. कुठली कुठलाही प्रेमाने सल्ला द्या काही सांगा त्यांना बाकीच्या त्यांच्या एज्युकेशन रिलच्या थ्रू पाठवा हे पाठवा ते हा मला माहिती आहे हा हा आणि तू अ चांगली मला वाटायचं तू कुल मावशी आहे आणि तू काय आता तािक टिपिकल वाद्य ते वगैरेअस अशा ह्याच्या मध्ये म्हणजे ते तुम्हालाच गिल्ट देतात की तुम्ही अम संवाद नाही साद नि तुम्ही आमच्या संवा साधू नाही शकत आम्ही एवढे हुशार आहे आणि आम्हाला ऑलरेडी माहिती. तरी तुम्ही आमच्या सेल्फ डाऊट क्रिएट करते आमच्यामध्ये असा ते त्यांचा टोनही न बोलण्याचा क्षणभर
काय खरं माहिती का.
लगेच ते तुमच्यावर अटॅक केल्यासारखं कर करतात नी परत नाही आपल्यालाच असं वाटत यार आपलंच चुकल. हो हो हो.
म्हणजे आणि त्यांचे ना पणं त्यांच असं असतं ना, की त्यांच्याशी त्यांच्या भाषेत बोलायचं आता त्यांची भाषा म्हणजे कसं? आपण नॉर्मली मराठीच बोलतो, ते पण मराठीच बोलतात पण त्यांचे ना काही काही शब्द असे येतात न की आपल्याला प्रश्न पडतो की, म्हणजे ह्या शब्दाचा अर्थ काय नेमका? आणि जर तुम्ही डिक्शनरी वाईज तो अर्थ शोधलात ना, तर तो अर्थ काहीतरी भलताच असतो. पण यांच्यासाठी त्यांच्या बोलीभाषेतला त्या शब्दाचा अ र्थ वेगळाच हाये आणि आपण जर लि ट्रेचर वाईज त्या शब्दाचा अर्थ सांगितला ना, तर त्यांचं असं असतं की ह्या हे काय? आसं काही नाही, आम्ही हा शब्द असा वापरतो, ह्या गोष्टीसाठी वापरतो ना, तर तो त्याच गोष्टीसाठी बरं का? तू तू आम्हाला काय एवढं पुस्तकातला वि पुस्तकातला कसा आप म अर्थ सांगायला जाऊ नकोस.
म्हणजे माझ्या समोर बसून ते बोलत असेल, तरी मला असं विचारायला लागतं की का काय बोल ताय तुम्ही मला नाही कळत ये, तुला नाही कळत ये, मग तू इनस्टावर काय कर ते? असं असतं त्यांचा टोन.
म्हणजे अ आपल्यालाच असं वाटतं की, बापरे! हे आप
हो एक हो हेच होतं खूपदा.
हा शब्द मला तर हा हा हा शब्द असा शिकवला गेलाय, पण ह्यांच्यासाठी हा शब्द वेगळाच काहीतरी आहे. म्हणजे म म म्हणजे इन्सिडन्स सांगायचा ना तर एकदा अ एक म्हणजे असं माझ्यासमोर एक मुलगा बोलत होता आणि त्यां नी असे काय भलते भलते शब्द वापरले आग आणि मग मला प्रश्न पडला म्हणून मी जस्ट गुगल लकी या शब्दाचा अर्थ काय असं तो आपल्याला जो माहिती तोच अर्थ आला कट कर कट
करू का हा हा हो,